कट झालं ना त्यातन काय.
सबमिट झालं ते? किती झालतं किती मिनिटं झालतं? झालतं होय हुं मुलगा एक आहे की कुरकुरेचा पुडा घेऊन पळायला लागलाय सांडला नेऊन बस इथं बसून खा लय कडकडीपणा करायला लागलाय.
करायला आहे हां हां मग
काय नाही बाबा इकडं
हा हा आमच्याकडे पण का नाही आभाळ कुठला आभाळ गेल बघा ते मी आत आल तर आ
ह मग आता पडला तर पडल पण इथ पण आभाळ आलेय बघा आता पाऊस आला तर येईल पण.
सकाळच्या नव्हतं ये जा य जा कराला लागले काय खरं नव्ह
हम्म आमच्या इकडे पण लाईट सकाळ सकाळी गेल ते बघा आता
हा
लेट
हम् हम लाईट आमची पण गेली आता लाईट.
गेल्यावर हा हा आणि मी काय चार्ज चार्जर आणलं नाही हो आणि नाही आणि चार्जिंगच होत नाही फास्ट ह्या जुन्या चार्जर नल्या
होत नाही?
हा
ते जातक फोनचं चार्जिंग घेेतय फोन लागतोय.
हा तेच की
हम् हम् तर मी भेंडी करताय भरून?
करतोय की भेंडी भरून. अ भेंड्या आहे ना घेत छोटे छोटे घ्यायचे जर मोठे असेल तर त्यात एकात दोन किंवा तीन हे करायचं. आणि त्याला फक्त मधनं चिर पाडायची चाकून विळतीन कापाय गेलं की आपण ते सगळं चिरते विळती अस धारदार असते ना चाकू मग मदन चीरी पाडायची मसाला शेंगदाणा भाजून कुट करायचं त्यात तिखट मीठ जरा गरम मसाला वगै गोडा मसाला ते मसाला असेल ते सगळं घालायचं. कोथिंबीर घालायची. आणि ते हच्यात भरायची भेंडीमध्ये.
हमं
आणि मीठ हे तेल तेल होतायचं तिला तेलात जिरं मोहरी लसूण घालायचं. आणि ती भेंडी टाकून तर तेलातच भाजायची, आणि वाफवायची, त्याला पाणी ते काही घालायचं नाही. तेलात असं खर पूस जरा लाल हुसर भाजाची त्याला झाकायचं. ते झाकल्यामुळे आहे ना वाचून आतल्यात शिजताय ते मग हा.
अ त्या भाजून पण करते आत वाटतं
होय होय आणि कसं करतात भेंडी आहे ना चिरायची आणि लसूण घालून पहिला नाही, पहिला भेंडी आहे ना. लाल होस्तोवर असं खरपूस पूर्ण चिकटपणा जास्तूर भाजून घ्यायची व कढई नाही आपल्या तव्यात केलेली भेंडी छान होत्या भाकरीच्या तव्यात आणि ती भेंडी भाजून घ्यायची. परत भेंडी काढल्या भेंडी बाजूला काढून. फोडणी घालायची अ जिरं मोहरी आणि लसूण घालून फोडणी घालून अनेकदा ती परतायची चटणी घालायची. त्यावरन आणि कूट घालायचं आणि त्यावर झाकायचं. पाणी घालायचं नाही पाणी घातलं की, नसतंय
नाही ह
हा पाणी घातल्यावर ते मग चिकटपणा पण येतय आणि त्याच म्हणजे हेच जातय. चव लागत नाय ते आणि काल आमच्या भावानं त्या मामी नी करून दिल्या ते कस केलीय टोमॅटो, कडीपत्ता, असं सगळं घालून केले त्यांनी कुट तेन ती पण छान लागतय भेंड असं लय आपण बारीक चिरतो नाही जर मोठी मोठी चिरल्या आणि टोमॅटो घातलय त्यात बारीक टोमॅटो चिरून
हा
भाजला असल आधी नंतर मग
हा हा आणि आंबोळीच पिठाच तुम्ही कस करत जरा माझे बिघडल होत
काय म्हणजे आंबोळ्या उठल्या नाहीत काय
हम्म उठल्या नाही तव्याचा प्रॉब्लेम झाला का काय झालं का घातली होती की
कसं म्हणजे मग त्याला हे उडीट डाळ कमी पडला असलो बिघडल होती म्हणल्यावर
उडदाची डाळत हा ह अ तांदूळ म्हणजे असं किलो भर घातल होत
मग एक किलो ला आहे ना अ औषध बर उडदाची डाळ लागतिया निदान एक वाटी वर जरा मग ते कस काय बीगडल ते जरा आहे ना पोहे घातलं होतं का
नाही. हम्, हम्, हम, हम.
अर्धी वाटी हरभरा डाळ, आणि एक चमचा मेथीचे दाण असं भिजवायचं. आणि ते सगळं बारीक करायचं, आणि सकाळी बारीक संध्याकाळी भिजत घालतोय, आणि सकाळी बारीक करताना एक वाटी पोहे बारीक करायच तेच्या संग पोहे भिजवायच पण पोहे करताना कस भिजवतोय तस आणि ते त्यासोबत बारीक करायच. आणि आणि बारीक केल्यानंतर मग सकाळी बारीक केलं संध्याकाळी पोहे करतोय मग तेव्हा फक्त त्यात मीठ आणि सोडा टाकायचा, आणि करायचं. असं ग भुसभुशीत म्हणजे असं जाड जाड करायं असं गाद्या गाध्या छान लागते. ते मऊमऊ हा बोला की.
काय ते?
आ माझा तर सांगा. अ मी तांदूळ भिजत
हां.
का?
हां.
उलटाईलाच कणी
चिटकाय लागलं होय मग पीठ तेन पात ळ जरा झाल आसल वो.
हम्म. काय प्रॉब्लेम झाला कुणास ठावूक कायम करतोय होतय वेवस्तीत काल च रात्री पलटनाच. आता आणि पलटलीसा ही? पलटतच नव्हती. रात्री म्हणताना आप्पे केल आप्पे उटल.
हा आंबोळ्या उठल्या नाहीच होय? हा हा.
सकाळी ते जरा आंबोलेल, सकाळी मग जरा त्या आंबल्या आणि जरा आंबल्यावरन कणी उठल्या आता.
हा मग ते आंबलं नसेल हो.
हा अंबायाला कमी झालं बहुतेक ते कारण फेसाळलं नव्हतं लइ ते.
हा हा.
त्याचा प्रॉब्लेम अस
हम्म हम्म.
हम्.
त्याला आहे ना पीठ जेव्हा आपण बारीक करतोय ना आता सकाळी चल बारीक करतोय त्यावेळी आहे ना जाड असं ब्लँकेट त्यावर झाकून ठेवायचं.
त्याला अस गरम ऊब लाग ग ना त्याआल्या त्यात. ग हां ब्लँकेट बँक ब्लँकेट झाकायच त्यावर गरम ऊब लागली ना ते आपोप अस मग ते हे होते. मी तसच करते की आता भिजत घटल्यावर भिजत घातल्यावर का किचन कट्यावरच ठेवलेला असत जेव्हा बारीक करते तेव्हा मग मधल्या खोलीत नेहुन ना असं ते मऊ मऊ ब्लँकेट असते ना आपलं कमरायच. ते त्याच्यावर असं घालतोय चार पदरी करून झाकूनच ठेवतोय पूर्ण असं वारं बाहेरच लागू देत नाही त्याला.
हॅलो!
हा बोला की. मग आणि काय?
हम्.
हा हा.
झालंय मग?
निवांत बघा तेव भांडालता, ते ती पोरपोर भांडालते तिला
हम्म.